बोल
हां बोल
काय कराल्या?
काय करु बसलोय. तू?
अजून चार्जिंगला आहेत बॅटऱ्या, त्या फूल आहेत सगळ्या. उद्या या कि नाही
तू काय करल्या?
कामवर बघ
हूं कोणी निघत आहे कष्टमर तेन आता आम.
नाही आगं असं बोलावं का नाही कॉलवर अचानकचेत त्यामुळे डिस्टर्ब होतंय त्यामुळे कामावर नकोच म्हणतं. त्यांनी तर आता कोण नव्हतं सर पण नाही मी म्हटलं लाव.
हा हा.
ते बहुतेक कने अ. तीस कॉल किंवा एकशे ऐंशी मिनिटं बोलायचं असं काही तरी हाय वाटतं ते.
हं.
परवा सरानी मेसेज टाकलेला की ग्रुपवर बघितली नाहीस काय.
एवढं काय बघत नाही बई व्यवस्थित मी ते मेसेज. तू तेवढं सांगितलीयस म्हणून केलो.
हा मला पण माहित नव्हतं ते परवा दिवशी मुलगीनं का विचारलेली गं मग त्याने काय म्हटलीत. तीस कॉल करायच. च नाही तर म एकशेऐंशी मिनटं पूर्ण करायचं मग माझ्याकडं माह्या संगं तू पंधरा वीस मिनटं बोलली तरी चालतया असं काही नही.
नाही गं ते एका ह्या व्हिडिओत काय सांगतल्यात माहितेय काय दहा ते आक करा मिनटं. हो त्यात त्या तेवढ्या वेळेतच कट करत जावा फोन नाही तर मग आणि. ते कॉल ग्रहीत धरत नाही असं म्हण सांगलेलं त्या व्हिडिओत म्हणून. मग मी दहा मिनिटं बोलतो आणि लगे दहा मिनिटं वर दोन तीन सेकंड होत्यात.
हा हा मग ते ग्रुप वर एकदा मेसेज. टाकून बघ काय म्हणतात कारण ते परवादिवशी मेसेज टाकलेले त्याने म्हणून म्हटलं तुला.
हा मग कंटिन्यू बोललं त चालतय तसं.
चालते सोड खरं पंधरा वीस मिनिटं बोलायचं मग त्याला विचार नाही उगाच. तुझं हे व्हायचं.
अं त्यापेक्षा दहा दहा मिनटं बोललं तर चालतंयच की दहा दहा मिनटांंनं होतयच की गं.
होय सोड.
हम्म उगंच त्यांना आणि विचारायचं.
होय ते ट्रान्सक्रिप ट्रान्स्क्रिप्शन काय होतं कि ते कुठलं टास्क आले काय तुला.
होय तूला आलत ते तू गेल्यास की मला कुठे सांगलेलंस. त्या वेळेला मला नवीन होतं म्हणून मी काय केलो नाही ते.
अजून एक आलंय की ते दुसरं ते म्हणजे अ.
कम्प्लीट झाल्या शिवाय दुसरा टास्क येत नई नव्ह.
होय मग ते हेजच कर पटापटा कारण त्याचं जास्त.
हे आता दोन दिवस हे दोन दिवसात करून मोकळं होतो की आता आता किती स. सहा कॉल आलाय हा सातवा कॉल.
हा आता माझं त्याच तीन हजार रुपये आल्या त्या टास्कच मला.
होय भारी आहे की मग.
मग काय आणि मग ते माझं. वर्कच होतं का नाही ते व्हॅिडेशन ते तुला मी सांगितलं फॉर्म भरायचं भरली नाही ते. त्याचा पाच हजार रुपये आला लगेच लगेच आलत ग पैसे. म्हणून मग निवांत दहा हजार एक पगार तर पडला महिन्याचा.
होय.
नाहीतर काय बई आणि त्यात लाडक्या बहिणीचे पण पैसे आले की आज.
कधी. आलं काय आम्हाला येत नाहीत बई आता.
हम्म येत नाहीेत होय.
लिंक केले नाही आमी त्यामुळे येत नाही ना आम्हाला. हम्म तेच म्हणलं पहिलाच. सांगितल असतीस तर तवाच झालं असतं आतापर्यंत माझं भरपूर टास्क.
अगं मी केलोय की नाही त्या तर म लगेच चार पाच दिवसात तुला सांगितलं कारण पहिला आठडाीच केला नव्हता तो टास्क. मग मला मेसेज आलेला कि तुम्ही टास्क तो कंप्लीट नाही केला तर तुमचं म्हणजे अकाउंट ब्लॉक केलं जाईल मग मी ते टास्क कमप्लीट केल कसत कस.
म हे तीस कॉलचं कमप्लीट झालं तुझा?
झालंय खरे त्यातले किती सात-आठ कॉलच माझे व्यवस्थित झालंत बाकीचे काही व्यवस्थित आहे नाहीत माझं.
मग ते तुझं हे झालं काय रिजेक्ट झालं का?
रिजेक्ट म्हणजे मला त्या जास्त पैसे आले नाहीत.
हम्म. तेच म्हटलं
तं मिळालेत, हम्म माझं ते जो वर्कच पैसे आणि ते ट्रान्स्क्रिपशनचे तेवढंच पैसे आल्यात मला जास्त.
तरी किती आलं हेचं कॉलच तुला?
कॉलचे मला किती चारशे का पाचशे रुपये झाले.
फक्त
मी करायचं नाही ग जास्त टास्क.
हा हा.
तेवढंच मला सात-आठच कॉल झालेत सगळे केलं असतं व्यवस्थित तर बरं झालं असतं.
तीस कॉल केली नाहीस व्हय तू?
नाही केलो मग ते मला पहिला माहित नव्हतं, मी पहिला कॉल लावून कट करून कॉल लावून कट केलो अस पंधरा कॉल माझा असंच गेले वाया.
मग मी तसच करा लागलो की त दहा, दहा मिनिटावर झाले की कट करत.
नाही नाही. मी कॉल लावत होतो ग कोणा कणाचं म्हणजे मैत्रिणी कार्या ॲप नाही त्यांना कॉल लावणार त्यांनी रिसीव्ह करणार नाही मी कट करणार मग ते पुढं जातात ना नेक्स्ट ला.
म असं माझ पंधरा कॉल असच गेला झिरो-झिरो ला मग त्यानंतर ना. मैत्रिणीचा नंबर डायल केलो आणि ती उचलली मग मला माहित नव्हतं समोर तर उचलतेय म्हणून असं.
हा मग तू पहिला आधी सांगायला पाहिजेस तिला की ऑनच राहा म्हण.
हा मग ते मला माहित नव्हतं की समज सम बोलायचं असते. मग तिने मला सांगितले असच मग त्यानंतर मी केल मग त्यानंतर ना कोणाकडे ॲप होतं त्यांना बोलायला तयार नाही. कोण. कोण कोण बिझी मग ते माझं टास्क तसंच राहणार ग मग पुढचं बी टास्क येणार नाही. म्हण मग ते तस म हे केलं स्किप-स्किप करत गेलो, मग आता काय करू? ते गेलो बरं झालं आलं पुढचं तर आलं पैसे.
होय ते काय एवढं हे झालं सोड जाऊ दे म्हणटलं असतील तू खर आता. त्यजा डब्बल निघालेत पैशे.
होय तू हे पटपट टास्क कम्प्लीट कर दिवसभरात चार पाच जणाणीस कॉल करायंस गं.
आता दोन-तीन दिवस जरा कामात होतो ग मावशीकडे त्यांनी गेलतो आणि तिच्या संघ कोर्टाला त्यांनी गेलो त्यामु केलोच न अग, आणि त्यात एक देव एक. तेजू ला काय वेळ मिळतोय ब्लाऊज मधन.
अगं तर आता ब्लाऊज शिवा-शिवत बोलायचं.
तिथं किती? तू मी आणि पद्मी एवढं. आणि ती पूर्वा एक तेवढंच होतंय ग.
होते की चारजण चार जण संगं जरा एक्स्ट्राक्ट्रा बोलावायचं ग खरं चार दोन हजार तर मिळालाअसत.
तू काय म्हणलीस एका व्यक्तीला आपण पाचच कॉल करू शकतोय.
होय खर म्हणजे दहा फोन असं स्किप करायचं का पाच फोन स्किप करायचं असंट्या एका व्यक्तीच.
खरं होत असलं तर कशाला स्किप करायचं ग.
तसं म्हणत नाही आता आपण चौघ जण आहे. हा नाही चौवी पाच जण आहे.
हा.
मग एकटीचं राहतं एकटीचं तसं स्किप करायचं त्याला काय होतंय फोन नाहीचय म्हटलं स्किप करायचं.
आता माझ्याकड पाच जण होत्या एक नाही झालं तर मग तसं करतो. मी
हां
अजून ते एजीला करणार आहे फोना ती एजीला पण करतो संध्याका आता तुझं तीन भाहिलेलं आता एक कॉल झाला तुझा
हा
आता मग ति जे एक चार राहिलेत पूर्वाचं पण तीन झालं तर दोन राहिल तिला करायचं
हा ते पण तुला केले तर तुला प त्या माहते
होय तिला सांगितलंय सोड तू पण कर म्हणून आता ती कधी चालू करतेत हवा
आणि मग ब्लॉक करत म्हणा त्याण आपल्या ह्याच्या
नाही तिला सांगलचोड नाही तर मग तिला असं सांग तो तुझ्यासारखं स्किप कर म्हणतो. माझं जेवढं कॉल होतील तेवढं कर माझं तेजूचं
हा
जेवढं होतील तेवढं कर म्हणतो आणि बाकीचं राहिलेलं राह दे म्हणून सांगतो तस करतो आता हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हां आवाज कट झालता तुझा म्हणून म्हटलं
हा
तेजूला पण तसं सांगयला पाहिजे माझ्या संघा तुझ्या संघा बोल म्हणून सांगतो तिला आणि नंत त्याचं पुढचं स्कीिप कर म्हणून सांगतो मग
हग तेच की जेवढं ते जेवढं येते तेवढं तर करायचं ग हे कॉलच सगळं काय कॉलच येत नाही
आणि ते ट्रान्स्क्रिप्शनच काय कसलं आहे. ते काय? करायचं
ते ऑडिओ असतोय ते ऑडिओ ऐकायचा आणि तसं टाईप करायचं ते पहिला तीस येते तसं मग ते त्यानंतर नग ते तीन महिने आहेत ग टास्क जेवढं आपण करल तेवढं पैसे त्यात नाही येणार असा विषय आहे ते मध्ये हां ते पन्नास पन्नास जास्त आहे. ते अढ अ अढ येतोय. त्यानंतर न ते तीस झालं ग नाही त्यानंतर न पन्नास पन्नास येते त्याच्यामध्ये किती करल तेवढं ते ऑडीओ ऐकायचं हां ऑडिओ ऐकायचं टाईप असते. ऑलरेडी फक्त त्यामध्ये कुठलं चुक य किं काय मिसंग आहे तेवढं टईप करायं आणि सबमट करायचंवढं आहे
अससां आहे
त्याच्याच तीन हजार रुपये आलत मला तीन हजार एकोणऐंशी ते पण मी नाही व्यवस्थित व्यवस्थित कराय पण नाही मी ना ते मीसं सबमिट सबमिट करत गेलोय व्यवस्ित केल असं तर झाला तर अग तसं तसं करायचं की ते बत्तीशी झालतं माझं पुळे
ह
मग.. ते काय नव त्यामध्ये पैसे जरा गेलं मला माहत नव्हतं ते मी काय पन्नास पन्नास फोन करत असणार मी सबमि सबमि सबमिट करतं गेलंय
होय तरी पण आलं कि तुला
हा तर एक एक बरोबर असेच घ त्यातले एक एककच चुकलेले असतात मग ते सगळं ऐकाय पाहिजे हो तुम्ही आता ह्याच्या पुढं आहे. आ दोन दिवस जरा स्टॉप केल्यात
पण असं तर तुला आता मी मगाशी पूर्वाला केलो आता तुला केलो असं चालत नव्ह त्या पाच मध्ये
चालत की
तेच म्हटलं नाहीतर आणि त्या आणि क वायच
नाही नाही, एकाच व्यक्तीला असं, कंटिन्यू करायच नाही सोड असं वेगवेगळं केलं चालते.
हा. त्यांनी काय सांगितले. एका दिवशी दहा कॉल व्हायला पाहिजेत, आपलं मग कुठं तीस कम्प्लीट होत्यात.
हां, मग तेच की लगेच म्हणजे असं, त्यांना पण पुढं पुढंच पुढचं टास्क द्यायला बर होते. नाही त्यामुळे त्यांनी पटपट संपवत्यात गं.
आता झालं माझं, पंधरा दिवस झालं.
मग परत. हां, एक एक एक दिवस केली, असतीस तर चाल असतं. दिवसात न दोन तीन, दोन तीन करायचंच गं.
मी आमच्या दिदीला पण सांगलो काय, घे आणि फक्त तुला नसल करायचं, माझ्या संग बोल एक पाच कॉल आणि तुला काय, नंतरन करायचाय.
होय, तू नाही बोलीस तर, मम्मी कधी तर फोन लावतेच की, तर बोलतासाच की तुम्ही.
होय ते चालंत नाही ना तसं, दुसरी कोण बोलेलं.
चालते की खरं, फक्त एकाच व्यक्तीनी बोलायचं, काय असं दोघ तिघांनां बोला आपण कस बोलतो फॅमिली आहे. जरा काही आजार आहे, तिला अस‌ तसं नाही.
हा, तसं नाही चालत. हम्म तेच नाही तर, आणि मधन मम्मीला देऊन असं चालनार नाही गं.
नाही, नाही तस नाही कंटिन्यू मम्मीच बोलाय पाहिजे नाही तर कंटिन्यूू तू.
हम्म. तेच म्हणून तर,
माझ्या बहिणीचे चांगला आहे खरं तिनी काय करणार मी रोज स्क्रीन शॉट पाठवते पैसे आलेले मुद्दाम
त्यासनी नको असेल गं.
होय बघ की अगं, काही कोण देणार सांग हेनासनी घरात बसून आहेत जरा काय नव्हच.
ती तु, परवा ते एकट्या, पोरगीला रिप्लाय दिलीस बगं. ती दिदीची मैत्रिण पण आहे, त्यात एक आदिती म्हणून आहे ती.
होय.
ती दीदीची मैत्रीण हाय, मला मी ग्रुपला ऍड झाल्यावर मग ती दिसली मला.
हा हा, आमच्या कॉलेजमधले, सगळे आहेत त्यावर पडून. पोरांसणी पण नव्हत आधी, हो प अगं पोरासनी पण नव्हतं पोरसनी पण आता चालू केलंय.
तू जीजूसनी पण दिल्यास खरं त्यांच्याकडे आयफोन आहे नव?
नाही त्यांना होयतच नाही, त्यांना त्यांनी तर रोज रडत्यात. त्यांना तर रोज रडवते म्ह, बघ आलं की पैशेला, पहिला फोन करून सांगतोय. एवढं पैशे आल, तेवढं पैश आल मला म्हणत्यात. फोन विकतो माझा आयफोन.
थांब एकदा फोन करतो, थांब परत तुला दहा मिनटं झालेतं. हा.